हां, बोल कि रे.
हां, हैस काय फ्री, जेवलीस.
होय, जेवलो की बोल.
हम्म, तेच मिटिंग भारी झाली आपली.
होयऽऽ एकदम ठरवलेल तसच झालं सगळं.
ते माणूस कोण ते चांगलं होतो बा,
होय होय, मानूस भारी हुतं सोड, मेन म्हणजे मला तेच टेन्शन याच्याशी काय बोलायचं, याला कसं विचारायचं. मला वाटलं लय प्रफेशनल असल,
हां, मिन पण असं, फ्रेंडली वे मध्ये सगळं व्यवस्थित ऽऽ,
हां, तेच कि. अ आपण दला अऽ आणि आपण, नेला पण त्याला थोडं व्यवस्थित ठिकाणी तनी,
हां, तेच आपण पण व्यवस्थित आयडिया करून,, ट्रीट केला व्यवस्थित त्याला.
हा तसं मधी सोडू फक्त,, आता सॅम्पल पण तुझ्या कडून आह ना ठेवलायस,
प्माड,, ते कोणतं, कोणतं सॅमपल आह,, चहापुडचं नॉर्मल सॅम्पल एक आहे,, त्यानंतरनं च चहा पुुडचं. प्रिमिकस ऐक आय, आणि गुळाचं प्रिमिक ऐक आय.
हां, गुळा चं एकाय, दोन दोन मला वाटतय गुळाची दोन दिलेत आणि जे, जे सुट्टी नुसतं तर चहापुडा य ती काही तरी एक दिला वाटतं. आणि प्रिमीक्स दोन दोन दिलाय, हां. आणि गोळाची ढेप पण काय तर दिलेला नां?
वय, वय, त ती कशाला दिल्या.
ते होय, ते पण काय समज ना? मला वाटत ते सॅम्पलला देत्यात वाटत, तं डायरेक्ट सगळ.
हम्म तेच तेच गुळाची डेप पण हाय. तिने आता व्यवस्थित सांगितले की, बॅगमध्ये डील करा तुम्हाला बरं तिने गायडन्स भारी गेला आपल्याला,
ते मेन म्हणजे त्याने क्लिअर आपल्याला वेळ सांगितलं रे सगळं. ते मतलब कत सगळ, तेच घे आणि आपल्याला पण आता इझी पडेल ते सगळ म्हणजे,
ते आपण शोधत बसलो असतो, तर कमीत कमी भाव आपल्याला तीन महिने लागला असतो.
हे निवांत,
ते फिगर आउट करायला, त्याने सांगितलं त्याने, तीन महिने डायरेक्ट ज्प,
अ खरंच की आपण, नाकार की आपल्याला यातलं जी, नॉलेज आहे आपण डायरेक् झिरो, स्टार्ट करणार म्हणण्यावर वेळेणार जाणारच रे. ते ना आपल्याला भरपूर वेळ आहे.
आणि मेन म्हणजे, तिने काय सांगितलं एका बॅगमध्ये काय तर किती तरी किती सांगितलेलं तेन पन्नास हा पन्नास पाकिटे असतात. आणि बॅकप्रमाणे तुम्ही हे करा, विका मग आता तुम तू म्हणलेलास तसंच की वेळ लागू दे खरं असा ओळखायचा की त बॅगच घेईल सिंगल घेण्यापेक्षा.
तेच कि अ. नाही आणि कसं आहे, ते एकदा आपण सिंगलच्या नादाला लागलो की नाही म पण ते सिंगल सिंगलचं म आपल्या
हा आणि ती सिंगल दिल्याव कनइ तेच विषय हाय ते सिंगल दिल्याव कनइ ती त्याला पण परवडणार नाही आणि आप
हा तेच रे ते एक प्रकारे नुसतं आपण ते काय? दिलं घेतल्या सारखचं हाय. आपल्याला हा फिरणार फक्त बेशी हम्म. आणि ते काय यूज आपल्याला काय टाइमच वेस्ट जाणार रे त्यापेक्षा बल्क मध्ये आपल्याला हा पण अस काय नाही की आपल्याकडं माल भरपूर आहे आपल्याकड. फक्त आपल्याला तसा. क्लाइंट शो झाला.
हा मालम मुबलक हाय आपल्याकडे काय.
अ भरपूर हाय व्हय.
कायझ फकच
तेच कि त्यांनी कसा आहे. तो म्हणला की फ्रांचायसी आता कस. ते स्वतःच्या फ्रांचायसीला आपण देऊन चालणार नाही. तो म्हणार आमच्याच फ्रॅचायजी मध्ये ये आमच्याच माल द्यायला आलाय. अ. म्हणार आघाड हाय. तू काय म्हणतोस.
हा मी काय म्हणत होतो. मग आता आपल्याला. पहिल्यांदा काय करावा आपण. प्लेसेस हुडक्याव. की म्हणजे मार्केट कुठं आहे बघा आपलं. त्या ठिकाणी. ठिकाणी जाऊन. आणि मग कुणाला हे करायचं अप्रोच करायचं कुणाला विचारायचं. की मालबद्दल हे करणार. ते आपण बघया आता.
तेच बरोबर आहे. जरा की नाही जरा नोट म्हणजे ऑब्झर्वेशन करूया. जरा कोण-कोण किती जन. नाहीं हाईत. कॉमपिटिशन आहे. कोणाकडे जास्त खरेदी बिक्री होत्या. कुणाला माल जास्त खपतोय. तस जरा माहिती घ्या. जरा आपल्याला कोल्हापूर दौऱ्याला जायला
होय कोल्हापूरच सगळं म्हणाय गेलं तर. सगळं कोल्हापुरात भावा बिझस आपला
अरे आणि बर्या आता-आता त्यो म्हणलाच की त्याचा कोल्हापुरात कुठं हाय म्हणला त्यो. जास्त त्यो जास्त करून बाहेर गावाच्या ठिकाणी. धंदा करतोय. वारणा नगर इकडे हा, कोडोली बिडोली तिकडच्या साईडला त्यो करतोय सगळं.
हम्म, बरब
ऍक्च्युली ते पण उलटं जास्त चांगलंच हाय सोडं, तिकडं जास्त ऑपॉर्च्युनिटी हायत. फक्त कसं हाय पण, कोल्हापूरात कसं जास्त खपणार ओ माल.
कारण मला अजून कोल्हापुरात आल्याला नाही.
हा त्योज विषय हाय आणि आ
येणार त्यो, आपल्याबरोबर येणार आपल्या थ्रू येणार.
होय होय आपल्या थ्रूच की.
मग म्हणल्याव चान्स चांगलाय आपल्याकडं, संधी चांगलीय.
हा, आणि त्याला पण माहितीय ना, आपण आत्ताच आपल्याकडे जास्त स्किल्स हायत जरा मार्के भरू शकतोय म्हंटल्याव ह्यो तेवढा माल आपल्याला प्रोव्हाईड चांगलंय. फक्त आता कसा विषय हाय की, गुळाचे कुठायत जास्त बघाय पायजे, गुळ गुळाचा चहा शक्यतो कोल्हापुरात जास्त कोण पित नाय. मला वाटतंय गांधीनगर साईडला जरा गुळाचा जरा खप होऊ शकतोय.
हा हा हा हा हा बरोबर बरोबर.
तिकडे जास्त करून, गुळाचा हा सिंधी मारवाडी लोकं कशी गुळाचा चहा
गुळाचा चहा पित्यात ती बरोबर बरोबर.
त्यामुळं आपल गुळाचं प्रेमिक्स म्हणलास तर, जरा तिकडं खपायचे चान्सेस आहेत.
गांधीनगरला.
पहिला फेरी मला वाटतय जरा, तिकडं एकदा करून येऊया. हम्म, गांधीनगर भरपूर आहे रे मोठे. आत गल्ल्या बिल्यात पण हायत हा तेच रे.
आणि गांधीनगर बिझनेसचंच प्लेस आहे रे म्हणाय गेलं तर.
आणि जर नुसतं त्यांनी सादा चहा, साखरेचा चहा विकत असतील तर त्यांना म्हणायचं तुम्ही गुळाचा पण ठेवा म्हणायचं, पाच रुपये वाढवून. त्यांना तसं हा त्यांना तसं जरा रिस पी सांगायची तेन प्रोसेस सांगायच प्लॅन सांगायचा, बाकी आम्ही
हा रेसिपी काय सगळी लिहून घेतल्या आपण.
त्यांना पटवून सगळ्यात, मेन काम हाय बघ बाकी काय एकदा त्यांनी समजली की नाय, कि ती काय मग अ धंद्याला थांबत नायती. समोरून धंदा आला कि, ती घेत्यात लगेच.
ती आणि ती तसलीच माणसं आहे रे ती सगळी गांधीनगरमधली.
पैशासाठी म्हणणार, होय होय हा. आणि ते पहिला सगळं ऐकत्यातच ती घेत्यात मगच ती हे करत्यात त्यामुळं आपल्याला जरा प्रिपेर होऊनच जाया ला
प्रिपेअर होऊन जाया पाहिजे, तरी आता आपल्याकडं सगळी माहिती हाय फक्त तर ते जाऊ एकदा अ परत एकदा वाचून तेन जायाला पाहिजे हां.
सांगताना एकदा व्यवस्ती सांग कळाल क नाय तेला.
हम्म हम्म म काय सिन नाय हम तेच, मग गांधीनगर एक डोक्यात ठेव.
हा गांधीनगर त जर त्या एरियात जाणार असल तर मग, हम्
हा गांधीनगरला शक्यतो गुळाचा चहा विकायला बगूया आपण म्हणजे गुळाचं प्रिमिक्स, आणि जर नसलं की त्यांना आप आपण सल्ला देऊया की गुळाचं प्रिमिक्स तुम्ही ठेवा.
ठेवा होय.
तुम्हीे सेल करावी.
आणि मला वाटतंय साखरेच्या प्रिमिक्सपेक्षा जास् गुळाचं प्रिमिक्सच आपलं विकेल कारण की साखर तर जास्त करून माणसं म्हणजे सुट्ट सुट्टच कराय बघतेत असं म्हजे प्रिमिक्स
आणि मेन म्हणजे ते स साखरेचा अव्लेबल आहे रे सग
हा तेच रे आणि साखरेला काय कष्ट लागत नाही रे जास्त, गुळाचं कसं गुळ एक तर तुम्हाला माळ यार्डात जायला लागणार किंवा कुठनंतरी येथन करायला लागणार. गुळ असं कोण डायरेक्ट हे आणून देत नाही.
देत नाही बरोबर.
ते जरा, त्यांना एक ड्रॉ बॅक होश
हम्म, संधी आहे की की सिंधी मारवाड लोकं असतेत तिथं खप होणार.
व्हय, तेच कि. त्यांचा सारखा मिनटा दिवसातन चार चार पाच पाच वेळा पित्यात. ती मालक लोकं, आणि त्यांची ती क.. देणारे असत्यात रे, बारकी पोर जाऊन डायरेक्ट दु कानातल देतात रे, त्यांना म्हणायचं डायरेक्ट गुळा. जा चा जाऊन द्या म्हणायचं. म्हणायचं असं अस आणि डायरेक्ट शेवटी, ती काय खात्यातच असते ना त्यांचं, महिन्याला देत्यात की पैसे, तेव्हा म्हणायचं असं अस. वाढवून आता दर वाढला म्हणायच, गुळाचा चहा द्यालोय.
हम्म.. तेच तेच चांगली आयडिया, तेनच पन वाढणार आप आपलं पण वाढणार सगळ्यांचंच वाढणार सगळी खुश. पटवून द्याय पाहिजे, आपण
कोण कोण आळसपणा करत्यात रे, वीज म्हणत्यात चालू करणार करणार. करत तर काय नाहीच, हम तेच की त्यांना काय धंदा वाढवायचं नसतय.
ज्याला धंदा पाहिजे त्याला वाढवाय धंदा त्यावेळे द्यायला पाहिजे. यायला, आपला पण टाईम वेस्ट त्यांचा पण
त्यांचा पण टाइम वेस्ट, गांधीनगर एक शॉर्ट लिस्ट कर गांधीनगर डोक्यात ठेव त्याच्यानंतर, तर ना रेल्वे स्टेशनच्या साईडला पण कनी जरा चहाच्या टपरी जास्त आहेत.
ते जास्त,
म रेल्वे स्टेशनला हा मग रेल्वे स्टेशन. आपण साधं साखरच प्रिमिक्स पण विकू शकतो.
होय होय. आपल्याकड आपल्याकड म्हणलंस तर नुसत पुढ पण आहे, चहा पूड असं काय नाही. साखर प्रिमिक्स विकू शकतोय.
प्रिमिक्स प्रिमिक्स नाही खरं रेल्वे स्टेशनवाल्यांना काय सांगायचं माहिती आहे काय? की एकतर बाबा रेल्वे स्टेशनला रस कसा असतोय, रेल्वे उतरली की रस होतोय. चालू, आणि दिवसातन भरपूर रेल्वे येते. येत जात असत्यातच आणि स्टॉप होतोय ते होतंय. मग त्या वेळेत काय करत्यात, मग त्यावेळेला ती साखर बिकर घालणार चहा करणार जरा टाइम जातोयच.
जातोयचं की ती आधीच तयारी करायला बघत्यात रे, उलट मग त्यात पण वेळ जाणार.
काय सल्ला करायचा माहिती आहे काय की तुम्ही प्रिमिक्स घ्या. तुम्हा वेळ वाच हे पण होणार, कारण साखर घालायची गरज नाही ओ प्रिमिक्स हे घातलं, दुध घातल, सपला विषय मग त्यांला, तो पॉईंट आपण बोलू शकतो की, तुम्ही प्रीमिक्स घेतल्या तुम्हाला हा फायदा आहे.
ती मात्र हाय होय.
पूर्ण सॉल्व होणार, समस्या सॉल्व.
आणि ते पहिला जरा करायला, हे होणार सोड ती कस
व्हय व्हय, बरोबर बरोबर.
पण एकदा जर ती हा.. पण एकदा तर त्यांना समजले कनी, यात जास्त वेळ वाचतोय आणि प्रॉफिट जास्त आहे. मग जरा ती इकडे वळणार, जरा त्याला टाइम लागणार सोड पण, जरा पण तर आपल्याला हे भारी आहे प्रॉफिट. त्या त्यांच्या चहा पुुडला. ही लागतेच महिन्याला, तस आपले एकदा तीष्ट झाली की, त्यांना लागणार आपली, आपल्यान तर मग फिरकी वर नुसत एकडन तिकडं तिकड तिकडन हिकडं माल सोडायचा. हा त्याच्यासाठी फक्त आता जरा आपल्याला
हा, तेच मागं गांधीनगर एक हाय रेल्वे स्टेशन गांधीनगरला गुळाचं प्रिमिक्स, रेल्वे स्टेशनला आपले चहा प पूड साधं साखरेचं प्रिमिक्स.
बरोबर, सांगताना त्यांना आपण सगळे सांगायचं सोड असं असं
सगळंच सांगायचं हा, खरं ते ना स्पेसिफिक टार्गे
हा तसं हा, बरोबर. तेच रे पहिला सांगायचं असं असं, पण नंतर म्हणायचं तुम्ही जर इकडं म्हणला तर तुम्हाला हेच जास्ती खपणार म्हणायचं. हा तेच रे, ती पण हुशार असतेत सोड त्यांना माहिती नाय कशात काय विषयी.
मग ही दोन आता तरी डोक्यात ठेव. आणि पुढची आपण मग जरासं आजून हे करा रिसर्च
ते दोन ठिकाणी गेलो की नाही. मग आपल्याला समजेल कुठ
हा तेच. मग पुढची जर अशी अजून रिसेर्च बिसेच कराव व्यवस्थित. हे मग काय ठरते बघा चार वे. चहा जरा पाऊस पडला की. कांदा भजी पाहिजे. देणार आणि चहा. हा म शक्यतो चान्स आहे.
आणि हॉटेलमध्ये पण आपण जरा पुरुश करू शकतोय. हॉटेलवाल्यांना पण चहा लागतोयच रे. आणि त्यांनाच उलट आपण जास्त रेटनि पण विकू शकतो. तिकडे की त्यांनी जास्त रेटनच विकतात. हा बॅग तरी घ्यायलाच बघ ना. आणि त्यांनी कसं त्यांचा रेट हॉटेलवाल्यांचा. जास्त असते ना टपरी पेक्षा.
जास्त-जास्त फायदा आणि त्यांना प्रेमिकस दिलं की विशेष संपला.
ते जरी विशेष संपला. त्यांनी तर काम कमी असलेलंच बघत्यात.
पाहिजेच तेना ती घेणारच.
हॉटेल वाला असतोय की नाही. ते आपलं हे जे मार्केटडच्या रोडच्या समोरच्या हॉटेल हाईय कणी. चावडे हॉटेल तिकडे जे.